हॅलो काय करता आहे तुम्ही का?
का थोडीशी लवकरात लवकर असं काहीतरी होईल असं सांगशील का प्लीज!
हा कोण येणार आहेत पाहुणे सांगशील का?
अगं माझे मामा आणि मामी येणार आहेत, आणि त्यांना ना बाहेरचं नाही जमत मग मला घरीच काहीतर बनवावे लागेल सांग ना लवकरात लवकर म्हणजे असं पंधरा किंवा अर्धा अर्ध्या तासात बनवेल अशी डिश सांग मला लवकर.
अरे चहा बनवं ना. अ, एक काम कर तू पोहे वगैरे असं नाश्ता काहीतरी बनव ना म्हणजे लवकरात लवकर होईल. आणि तुझा टाईम पण वाचेल आणि त्या त्यासाठी ते काहीच अवघड नाहीये पोहे खूप लवकर हाह
पोहे नको गं नाष्ट्याचं नको असं जेव ण वैगेरा आणि मला चपाती बनवता येत नाही मग काय करू?
ना खिचडी वगैरे कर ना मग. मी सांगते रेसिपी मस्तपैकी जिरा राईस म्हणजे मसाला खिचडी बनव मी सांगते तुला ठीक आहे.
मसाला खिचडी त्याला खूप टाइम लागेल ना ग? सिट्टी वगैरा, काय काय लागेल? केला तर काय,
तू काही टेन्शन नको घेऊ, मी व्यवस्थित सांगते तू एका वही वर सगळ व्यव व्यवस्थित बघ लिहून ठेव म्हणजे ना तुला बनवताना काही प्रॉब्लेम नाही. ठीके मी जस जस सांगते तस तसं तू कर किंवा लिहून ठेव ठीक आहे.
ओके ओके मी लिहिते तुझ सांगत राहा म मी लिहिते ओके,
हा लिहित आहे का तू, अ
सर्वात पहिला अ किती दोघं येणार आहेत ना त्यांच्यासाठी ऐक ग्लास, ऐक ग्लास तांदूळ घे. भिजत घाल दहा मिनिटे, व्यवस्थित धू आणि भिजत घाल आणि त्यांना अ भिजत घाल आणि एक कुकर घे कुकर मध्ये थोडस तेल टाक, त्यामध्ये जिरे लसूण, कांदा, टोमॅटो चिरून टाक नंतर शेंगदाणे टाक आणि न त्यामध्ये नंतर तांदूळ परतून घे व्यवस्थित घे हा ते परतल्यानंतर थोडस एक ग्लास तू तांदूळ घेतला ना तर तीन ग्लास किंवा चार ग्लास जस चमेल जस म्हणजे चिकट पाहिजे कि मोकळी पाहिजे असे खिचडी हम्
तू अ पाणी टाक आणि उकळी मारेपर्यंत तू अ त्याला परतत राहा किंवा हलवत आणि नंतर ना थोड्या वेळ कुकरचं टोपण लाव. आणि कुकर कसं आहे तुझं हँडलोन का ते त्यावर डीपेंड आहे तीन तीन शिट्या दे किंवा चार शिट्या दे. आणि ते शिजलं का व्यवस्थित बघ.
माझा हॅडलनचा आहे. अ तर मी पाच सिट्ट्या देते म्हणजे व्यवस्थित शिजेल.
हो हो चालेल तुला जमेल तस तू जेवढं जास्त शिटाया असेल तेवढं छान होईल आणि नंतर पाचपेक्षा जास्त दिल्या चिटकून बसेल किंवा हे होईल ओके व्यवस्थित बघ ते
हो हो ठीक आहे ठीक आहे. बघते ओके मी कर करते नंतर फोन आता मला माझ्या पाशी टाईम नाही बोलायला ठीक ये.
ओके ठेवते ठेवते बाय बाय..